हो
काही ग काय करती हॅलो.
हा बोल ना.
काय करती.
काय नाही. आवडते आता.
हम्म हम् बाळं काय करत करतोय.
बाळ झोपलय.
हा का
हम्म.
हम्.
त्या लास्टडोज दिला ना ग.
हम्म हम्.
त्याच्यामुळं हम्म थोडस.
हा.
जास्त नाही थोडं.
बरफान शे क म
हम्म शिकवलं ना.
हम् हम.
थोडं थोडं करत कुंकुण म्ह
मी झाडू मारू राहिले आता
हम्म.
मग तर स्वयंपाक करायचाय मला
हम्म हा. हो्.
नाही नाही थोडास देतल. हम्म. चांगले असतील का ते कसे बसे.
पार्ले जचा बेस् पुड नाही अला
तुझ्यासाठी?
त्याला दे दूध दे बंड्यारला थोडस.
त्याला गरज आहे काधी
ब दूध आहे का आहे नाज नक नको देऊ.
ह.
ह. डब्यात ठेवत्या व्यवस्थित साधा त्या ते
जी म्हजेम सुद्धा आणला काही वाटत नाही डान्स. हम्. त. मममी त्या बाय आहे कोणी कारण
पाऊस आहे ग आज इकडं.
हा हा.
थोडा थोडा
आमच्या इथं तर नाही झाला. फोन केला का घर मम्मीने त्यांना त्या पंचवटी ते आता पईती येणार.
हम् हम्.
हो.
किती वेळ झाला ना.
मम्मी म्हटलं होते तुला सहाव वाचतील त्यांना
हा.
मग ते जरी साडे साडे ददाांनीघर होती. सां म्हणजे मग हा बाहेरचे नाही पण घरातली गली अस.
हम्म. हां बाय.
विद्या, विद्या तू त्याला मारू नको बर का. नको मारू म्हटले.
चल
विद्या तो एकदम शांत आहे त्याच्या माग नको लागू.
तुला फोन मधून कसं काय कळलं मी त्याला मारतेय. तो आज खुप
नेहमी घाबरव नको त्याला. तो कुठे गेला मी एकटीच आहे. चिकु जवळ नेहमी घाबरवलं त्याला एक बाहेर म्हणून तो घाबरला.
ते श्वास आहे ना तेिथे श्वास घ्यायला प्रॉब्लेम येतो तिला.
हम्म.
मी देव जरी सगळ जण निघाले असतील का यायला पाहिजेत की आता काय ते आता रहदारी, वर ते खड्डे
हम् हां बाई
नाशिकमधून इथपर्यंत येवुस स्वगता एक तास जातो.
हां.
हम्म. हो ना. माझी सोनुली सोनुली सोनुली.... हम्म.
रात्री झोपून देईल तुला ते
म
माझं बबडा आहे ते लई शान आहे ते त्याला कळ त सगळ. तिकडची लाईट लावायची ना. चमकता येते.
गाय ना गाय गाई तूक ना गाय गाय तान बाळ झोपी जाई गाणं गाई रायणार आई.
आडे नाड खेळं. आडे नाड खेळ. ताने बाळ झोपी गेले ग गई गई
आषाढी एकादशी कधी आहे ग?
आता तुम्हांला ह्या वेळेची धरता पण नाही येणार. आमच्या इथं तर एक व्यक्ती असा आहे का तो धरतच नाही.
हम्म.
बबल्या हम्म. त्याला अस खिचडी सहन नाही होत त्याच पोट दुखत. नाही तेप ते त अजिबातच नाही आवडत.
मी भगर आणलेली किराण्यात हं. चाललं ना तुला.
हा चाललं तशी मला.
म्हणजे चवीपूरती देईल मी तुझं तुझं वेगळंच
अं
उपवास म्हणून नाही असं देईल खायला.
हा चालायला त बसली मला.
निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पा डसाला झोप काग येत नाही निंबो बोनीच्या झाडा मागे चं द्र झोपला ग बाई हा. गाय बांधली गोठ्यात. घरट्यात चिऊताई
हम.
हम हम हं. हम हम हम.
त्या बाया पण जात्या का अभिषेकाला? ए नैवेद्य घेऊन चाललंय वाटत हम्म.
मिट पाकळ्या डोळ्यांच्या गा ते तुला मी अंगाई.
ती तिची त्या गाडीची पोरगी डायरेक्ट हिच्यासारखी दिसती गं.
हम्म आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही लिंबोणीच्या झा
आता जावून तोंड हात पाय धुवायचे एवढे काम आवरायचीय अजून मला स्वयंपाक करायचाय. मी किती भदाड बाळ होते ग मला माला समजा दिला असेल असं प्लस बीस
अगं मी बी नाई घेतला चहा कर ना.
आ. मी पाटीभर घसलेले होते.
आळ्याय भाज्यांमध्ये आळ्याय का कि
हा ना.
असं नाही चालत काम आवरावं लागन आता शट अप.
करावाच लागत ना असं थोडी.
हम तेच ना आता अशीच कारण देईल का बर नवरच्या घरी गेल्यावर तूच सांग बर बर आता चालत का बरं कुडून असं नाही चालत बरं का आपण सासुरवाशिन राह पाऊस चालू झाला का गं तुमच्याकड? आमच्याक
हम्म चालू झाला न.
हम्म आमच्याकडं तर चालूचये.
बंद होता आता काल परवा पासून चालू झालाय थोडा थोडा.
हां का.
हम.
हम हम. बाळ संध्याकाळी असं झोपलं पाहिजे शांत. म्हणजे कसं तुझी ही झोप होईल हां ना ते तुझंच बाळ आहे ना.
आगं थोडं दूध आणि जे आहे साखर टाकून दे ना मला. हां हां.
कोण बोलताय गं कोण पागल पोरगी कव्हाची व्ह्या व्ह्या व्ह्या व्ह्या करून
मधून मधून अंगात येतं का काय तिच्या
हां.
हम्म.
बर बर घे मग तिची काळजी. हम्म चालेल. आता मी आता आवरते हम्म घिते स्वयंपाक करून.
हम्म पाच, एक मिनिटांनी कर नंतर
बरं बरं करते करते महत्त्वाचं बोलायचं मला पण हां. ठीक ये ठेवते मग.